हॅलो. हॅलो.
हा बोला की, चहा पाणी झालं?
झालं. तुमचं?
हा बघा. झालं बघा.
जेवण तेन?
जेवण आवरायचंय. तुमच आवरलं?
हा. तुमी निवांत करते. काय दहा अकरा वाजतात जेवायला.
हा हा होय. शिस्तात केल्याल परवडतंय. गॅस पण ना उगच गरम करायला. गॅस वाया घालवायला नको.
होय. गॅस मिळत नाही ना तिथ.
गॅस मिळत नाही आणि महागाई वाढल्या नव्ह आता केवढी.
आणि इथ कस जळण पण नाहीय. रानात तिथ जळण वगैरे असते. गॅस जरी नसला तर जळण काय चुलीवर करता येत ना. हा.
हम. खेडे भाग असला तर कस जळण मिळतय ना.
होय.
हम्म, त्यामुळं अवघडतंय.
हा हा.
वेळानंच केल्याल परवडतंय आणि थंडीच्या दिवसात गरम गरम खायलां प बरं वाटतंय ओ.
होय.
हम्म हम्म.
पावुसाय तीकडं.
हां पाऊस आत्ता ज अ पाऊस हाय पाऊस आमच्या इक्डं भरपूर हाय तुमच्याकडं
हा हा येतंय जातय एवढं जास्त नई.
नाई का. आमच्या इडं कोकण भागात कानी पाऊस लयी हाय.
हा हा.
पावसाला आराम नाई आओ.
हा हा.
हम्म.
हम्म.
हम्म म आन काय?
हा हा. जेवण काय ग केल्तं तुम्ही?
जेवण होय, आमच्यात सकाळी बिर्याणी केल्ती हो.
कसा बणावतसा ते?
बिर्याणी वा त्याला क नी सांगत रेसिपी ऐका एक किलो चिकन घ्यायचं, एक किलो तांदूळ आपलं बिर्याणीचं आणायचं कुठलं आपल्याला आवडतंय ते ह. आणि कांदा जरा जास्ती ला असा लांबडा बा पातळ कणी जास्त चिरून घ्यायचा का अर्धा किलो विल एवडा टॅमॅटो परत लसूण, मिरची, कोथमीर मिक्सर ला वाटून घ्यायचं आणि तेल घालायचं तेलात जिरा घालून कनी कांदा भाजायचा कांदा असा लालसर भाजला क नी त्यात टॅमॅटो घालायचा.
हा.
टॅमॅटो घा निमा अस भाजला क नी म त्यात ते चिकन परत चेक् मी मीठ, दही जरा घालायचं आणि ते आलं लसूण कुथ् मिरची पेस्ट केली असते ईनी ती घालायची आणि चिकन त्या आ ह्या शिजवून घ्यायचं. आणि दुसरीकडं क नी कपातीला पाण्याला उसळी येऊन द्यायची
हा हा.
लवंग दालचिंग घालायचा आण् तांदूळ ते घालायचा तांदुळ अर्ध कच्च शिजवायचं पूर्ण शिजवायचं नाई.
हा.
आणि मग ते तांदूळ नितळून कनी त्यात घालायचं त्या भातात आणि एक तवा ठेवायचा तव्यावर पातीलं ठेवायचं अन त्याच्यावर असं पसरून आपल्याला हवा तो कलर कुथमिर त्याच्याव टाकायची आणि झाकण घालायच् अन एक दहा मीनटं चालू ठेवायचा गॅस एकदम बारीक असं आचेवर म्हणजे ते वाफ् फुलून तांदूळ शिजतय ना तवा ठेवायचा म्हणजे खालणं लागीत नाई.
हा.
आणि दहा पंधरा मीनटांनं मग हे केले की नी मग एकत्र मिक्स करायचा. चव लागते त्याची एक एक जण पुलाव करत्यात. त्यात पाणी घालून त्यातच तांदूळ घालून
हो करतात की तसं पण.
हम्म खरं त्याला एवढी चव लागेत नाही हो.
होय ही कशी दम बिर्याणी झाली ना. ते पुलाव म्हणजे असं सगळं त्याला आणि भाज्या आणि आमट्या आणि वेगळे करा लागत्या.
लागत्या लागत्या व हे मस्त लागते त्यापेक्षा.
आमच्या सासूबाई बनवतात.
हा
त्या पण अशाच पद्धतीन बनवतात.
बनवत का हा हा च लागते ते थर बिर्याणी पण कशी बनवतात बा ती काय अजून आम्ही बनवलेली नाही.
आम्ही पण नाही कधी, शक्यतो पुलावा आणि दमच असत्या.
असत्या का हां हां ते खर बिर्याणी पण कस बस बनवतात बा असं म्हणजे ते असंच पद्धतीत करत्यात वाटतं.
असंच करत्यात. आधी मग ते मसाला घालायचे मग तांदूळ घालायचे परत मसाला घालायला परत तांदूळ घाल असं काहीतरी बनवत्यात.
हा तसंच काहीत बनवतात आणि ते हा जरा जरा असं साईड साईडने घेत जात वाटतं खाईत
हा ह
हम्म त्यास कायतार
हम्म
आता हॉटेलला पण बिर्याणीचेतनी ताट किती महागलंय साडेतीनशे रुपये चारशे रुपये, लग
ते घरी आणून बनवालेल परवडते कसं सगळी जन पोट भरून खात्यात पण, ते हॉटेलचं म्हणते खरं चव एवढी लागत नाही.
नाही ओ लागीत.
होय.
आणि एक किलो तर मापा अशी माणसं घरातली खाऊन होत्यात.
होय.
तसं बाहेर गेलं की त्या एक किलो तर त्या पैशत होत नाही खाऊन.
नाही.
घरात सात आठ माणसं तर निवांत जेव त्यात, बाहेर गेले तर हजार रुपये सहज द्यायला पाहिजे‌.
होय
हम्म आता महागाई कीती.
आणि जाण्या येण्याचा खर्च आणि हाय तर पावसा पाण्याच दिवस आहेत.
दिवस, होय मग पचत आणि नाही. ते आणि आहेच खरं आम्ही आता एक्सीडेंट च पण प्रमाण केवढं वाढलंय बघितला. काय अशा गाड्यांच काही लिमिटच सांगा ईना झाले. परवा आमच्या इथली एकटी गिलती.
हा
जेजुरीला म्हणजे मुलगी तिज वडील आणि असा आजोबा तिघं जण गेलते.
हा
म्हणजे तो ड्रायव्हर आदल्या दिवशी क नई ड्रायविंग करून कुठूनं तर आला होता आणि तो नको म्हणतं होता, त्यानी म्हणली नाही जायचंच आहे, गरजेचंच आहे गरज ते जाय म्हटल्यानंतर तो गेला आणि जेजुरीला जायला आजुन एक अं पाच किलोमीटर अंतर कमी आहे, सोलापुराच्या जरा काहीतरी पुढ गेलते
हा,
आणि त्याला झोप आली ड्रायव्हरला. त्याची डोळा झाका लागलीत, इतक्या जोरात जाऊन त्यो पुढल्या टेम्पोला धडकला. ती पुरंगी ये ना जागच्या- जागीचं मेलीत.
काय करायला सांगा एक दिवस थांबले असतीच तर एवढ्या वेळ झालं नसत.
झालं नसतं व्हय आणि पुरर्गी आत्ता नववी, दहावीची पुरंर्गी कसली दिखंणी होत्या. अजून काय जग बघितलं होत, अस मं आ तो पर्यंत मेली.
आजकालची दुनिया तशीये येच्या पेशन्स असे नाहीचे त आज करायचे ते, आजच गोष्ट करायचे.
हा कुणी थांबतच नाहीत, नाही दमंच निघंत नाही, कुठल्या गोष्टीचा.
नाही एक पाच मिनटांनी केली तर चालू शकते, ती गोष्ट असं नाही च ये. ते आत्ता करायचे ते आत्ताच करायचे, आधी करायचः नंतर तर विचार करत बसायचं त्या गोष्टीचा काय अर्थच नाही ना.
ते तसं पण आहेच खरं
होय,
काय करायचा? खरं कसं माणसाला पण शेवटी समजायला पाहिजे ना.
होय,
हम्म, कसं करायचं काय हम्म, हम्म. आणि कसं असते ऍक्सिडेंटचं प्रमाण लैय वाढल्यामुळं स सगळी बोंब व्हायला लागल्या, आओ आता किती तरी ऍस्कीडेन्ट दिवसाला माणसांचे मला वाटतंय जो निम्म्याला जास्ती माणस दिवसाला शंभर भर तर माणसं मरतच असतील निवांत.
होय, तेच गाड्या हाळू चालवली तर जस् आन् त्यात कसं ये दारूचं प्रमाण पित्यातं त्यात आणि गाडी चालवत त्यात
हा ते तर लईच झालंय.
व्यसनाच्या आहारी जाऊन माणसं पारच हे व्हायल्यात
हा ते व्यसन करून कनी ते गाडी चालवल्यामुळ कनी माणसांचं लई हे होतयं आ ओ आणि त्यात गरीबाचा निष्पाप माणसांचा जीव जातोय जास्त.
होय, त्यांनी काय मोेठी माणसं काय पैसे चार घालत्यात बाहेर येत्यात. खरं, जाणाऱ्याचा जीव गेलेला त्याला माघारी येतोय, पैसे जरी तुम्ही दिला आसला तरी?
व्हंय ते आहेच खरं जाणाऱ्याचा जीव काय मागे येणार आहे त्यो. नाहीच की.
तेच पाच मिनिटं हाळू गाडी चालीवली, जरा विचार केला तर एवढं होईत नाही.
होत नाही, होत नाही खरं. खरं ते विचार करणाऱ्या माणसांना आहे, नाही विचारच करत नाहीत म्हणल्यावर काय करायच.
हो.
हम्म हू. मग, बेंदूर झाला, तुमच्यात काय काय केलतं बेंद्राला?
बेंद्राला पोळ्या, मग ते -कर म्हणून असतंय, त्याला काय तळायचं असतय, म ते धपाटे केलते तिखट
हा.
मग त्या आमच्या आजी, जरा आजारी असत्यात ना, म्हणू त्याच्यामुळे कं नई, जास्त काय असं तळायचं केलं नई. म ते धपाटेच तेवढे केलते.
हा हा, आमच्यात बेंद्राला कानोलं करत्यात, चकल्या करत्यात
हा इकडं पण करत्यात खरं घरात जरा, हा जर सासूबाईंची बी तब्येत हे अस त्या?
हा हा.
म्हणता ना, जास्त काई केलं नाई आम्ही.
हा हा, हा हा. आमच्यात करत नाई, आम्ही आम्ही पण केलं. कानवलं केलंय, चकल्या केल्या आणि करत्यात बा करणारे गोड चकल्या करत्यात, परत घाऱ्या करत्यात
हा करणारे करत्यात, आणि ते खाऊन संपवलं तर ते बरं वाटतंय ओ, करून उगच नास हुनार ते खाणार की नाई खाणार असं दोन माणसे खाल्ली तर तीन खाईत नाहीत घरात
हा, मग असं होतंय ओ
आता दिवाळीला पण करायचं कोडंच येतंय बा गेल्या वेळेस तर क नई आजीला आम तर साखर झाल्या. आमच्या घरात एवढं जास्त कोण, त्यांनीच गोड खात्यात, मग सासूबाईनां पण एवडं जास्त गोड आवडत नई मग ते त्या ह्याच्यामध्ये ते कानवला बुरशी येऊन गेलेलं पण आम्हाला कळलं नाय, म्हणून मग ते उघडून तं बघत्या तर बुरशी आली. ते जीवाला लागतं ना, एवढं पैसा घालून मेहनत करून केलंय आणि ते बाद झालंय म्हणून
महागाई आणि वाढल्या एवढी
होय.
काय करायचं?
त्याच्यामुळच
ते केल्यासारखं खाल्लं तर बरं वाटतंय ओ, नाई खाल्लं तर कसं नुकसान उगाच हो होतय ते होतंय वेळानं आपला घालवलेला
पण राहिलं नाय, माणसं पण राहिली नाहीत आणि पहिलं कसं, आता कसं रेडीमेड मिळतंय, त्यांना कोण एवढं करायला नादायलाच लागत ना नाय हा तेवढंच शक्यतो जरा केलेत म्हणून करत्यात नायतर विकत आणत्यात.
हा हा, हा हा हा. त्यामुळे ते तसंच ए, सोडा खरं.
हं.
कसं होतंय ते, आता पहिल्यासारखं अन्नात ताकद पण राहिली नाई
होय.
आणि माणसात त्यांना आजार लय लागल्यात पहिल्याच्या माणसात ताकद त अन्नात ताकत होती त्यामुळे माणसाच नाही एवढा
आता कसे लिक्विड वरच्या औषधांवरच खाणं ना
हा तसच व्हालंय आता शेतकरी च सहा महिन्याच पीक दोन महिन्यात काढतोय.
हो सर्दी सर्दी खोकला ज रआला तर एक इंजेक्शन घेत त्याशिवाय माणसाला आता बरं वाटत नाही पहिला पंधरा पंधरा दिवस माणस अशीच काढायचीत
हा हा.
हम् ह.
मॅडम तुमच दहा मिनटं झाल्यात कट करा.
हां ठीक आहे